हॅलो, हा नमकर ताई हा येतोय ना आवाज क्लियर
येतोय. हा काय म्हणता पाऊस वगैरे,
हा, पाऊस आज उघडलाय जरा हवा हो पाऊस आहे. आज कमी आहे. पाऊस आज जरा हवा आमच्याकडं सकाळपासून उघडलाय जरा ह आज हवा आहे नुसती गार
कंटिन्यू चालू आहे. परवापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे.
हा हा, आमच्याकडे पण दोन दिवस होता.
हा हा हा,
पाऊस गरमी व्हायला. आज ऊन पडलंय मस्त.
अच्छा बरं हाय, ऊन पडयलाच पाहिजे.
हो, पिकांना -पिकांना पाहिजे ना थोडस ऊन. पाऊस सारखच पाऊस असेल, तर पण पिवळे पडतात ना, पिक सगळे हम्म, अच्छा तंगल हवा पण तेवढीच सुटली आहे नुसती. ह हम्म,
बाकी काय म्हणता काय चाललंय.
काय नाही. आता आवरलं वगैरे म्हणलं चला आपलं टास्क त ते, कम्प्लीट करून घ्यावत.
हम ह ह ह ह,
ते पावसामुळे थोडा लाईटचा पण कधी- मधी प्रॉब्लेम राहतो ना,
हम्म जसा वेळ मिळेल तस आपलं हो काय तर आणि चार्जिंग वगैरे कमी असेल तर हा हा
आता विषय वगैरे काय घ्यायचा विषय विषय म्हटलं तर काय हे बा म्हणजे आता कस माहिती आहे का पूर्वीच्या काळी बघा....... कस म्हणजे आता आपलं तर जाऊ द्या आपण आपल्या आजी वगैरे आई म्हणा आजी म्हणा यांच्या काळामध्ये कस आहे. तेव्हा मिक्सर वगैरे नसायचे म्हणजे सगळ्या गोष्टी ते स्वतः करायचे ते काय?
हो
वरवाणटा पाट्यावर वाटायचे नाही का? आणि अ बाकीच्या गोष्टी पण म्हणजे ते स्वतः सगळं करायचे ते त्यावेेळेस बघा गॅस
खूप तांदूळ तांदूळ पण विकत नाही अळी असायच्या ब नमस् स
हा नाही म्हणजे जेवढ्या सुख सुुविधा आता आहे तेवढ्या सुख सुुविधा तेव्हा नव्हत्या. पूर्वी कसे पाण्याचे बंब राहायचे बघा पिंप ते तांब्याचे बंब राहायचे त्याच्यामध्ये पाणी ताप जायच की काय काय ठिकाणी चुली सुद्धा पेटवलं जायच्या चुलीवर पाक केला जायचा काही काही ठिकाणी तर नाही का आणि अशा नाही. आणि त्या टाईमाला म्हणजे कसं फॅमिली मोठी राहायची. एकत्र कुटुंब पद्धती होती त्यावेेळेस म्हणजे आई वडील राहायचे म्हणजे कसं आजी बाबा राहायचे आई वडील राहायचे परत मग त्यांचे चार लेकरं राहायचे समजा परत कोणी जावा वगैरे असल्या तर मग समजा एखादी जाऊ असले जाव राहायची ते मग त्यांची म रहायचे मग त्यांचे पोरं म्हणजे असं एकत्र कुटुंब पद्धतीपूर्वीच्या काळी होत्या का.... त्यामुळे त्यामुळे काय व्हायचं म्हणजे घरामध्ये कमवणारे दोन राहायचे किंवा एक राहायचा आणि खाणारे दहा बारा तोंड राहायचे तरी सुद्धा त्यावेेळेस म्हणजे जे कमवायचे पैसे त्यावेेळेस त्यांच्या म्हणजे त्यांना तरी देखील आनंद वाटायचा म्हणजे कस एवढे लोक खाणारे होते पण कस त्यावेळे स्वस्त ताई पण होती पण कस आहे एकत्र कुटुंबामध्ये आहे ना ऍडजस्ट केलं जायचं काय
हो गरजा पण लिमिटेड होत्या तेव्हा
त्यावेेळेस गरजा लिमिटेड होत्या आता कसं आहे आता उलट झालंय सगळ्या सु सुविधा वाढून गेल्या सगळ्यां नाही का सगळ्या सुख सुुविधा वाढून गेल्या आणि आता काय होऊन गेलं जनरली तुमच्या घरी ये गाडी आली मग माझ्या घरी का बर नको. म्हणजे ती ईर्षा पण वाढून गेली. काय नाही. आता त्यामुळे मग काय होऊन गेलं. आजकाल लोकांना पगार पाणी बी भरपूर अस ता. म्हणजे घरातला माणूस पण कमवतो. त्याचा पोरगा बी कमवतो. पोराबरोबर पोराची बायको बी कमवते तरी पैसे कमी पडता.
पहिलं घरामध्ये बायका घरातच असायच्या. सुना म्हणणाऱ्या घरातच असायच्या. घरातले कामं वगैरे, आता कुठली सुन अशी नाहीच की जी नोकरी करत नाही.
नाही नाही. आता म्हणजे कस काळाची गरज बनल्या. आता सुन आहे ना, सुनानी सर्व्हिस करणं म्हणजे काळाची गरज बन लई बेकार आणि महाग बी इतकी पेटलेली आहे ना. तर घरामध्ये दोघांचे पगार असले म्हणजे ते संसार व्यवस्थित होतो. असं म्हणजे प्रत्य प्रत्येकाचं मत बनून गेलेलं आहे. कारण महागाईच इतकी वाढलेली आहे ना. काय मग आणि पूर्वी कस ह अपेक्षा नव्हत्या. पूर्वीचे लोक समाधानी होते. आहेत. त्यात समाधानी राहायचं. आता समाधान कमी आहे आता म्हणजे भौतिक सुखाला जास्त महत्त्व देता. माझ्याकडे हे पाहिजे, माझ्याकडे ते पाहिजे, माझ्याकडे हे पाहिजे.
हो. भौतिक भौतिक सुखाच्या पुढं एकमेकांची मनस सांभाळून घेणे वगैरे आता कमी प्रमाण झाले त्याचं कारण भौतिक सुखा कड सगळे आकर्षित व्हाय लागले.
मग समोरच्याने दहा लाखाची गाडी घेतली. तर मग माझ्याकडे पण पाहिजे दहा लाख खाची गाडी पण अरे बाबा तेवढा इन्कम पाहिजे ना आपल्याकडे.
हो. अजून एक लाख जास्तीचे घे.
ह्या अस सुख सोयींच्या मागे धावता मग कर्ज वगैरे काढता. आणि मस्त गाडी घेऊन घेता आणि मग ते कर्ज फेडताना नाकी नऊ येऊन जातं आणि मग नंतर पस्तावा येतो की, उगीच आपण एवढी गाडी घेतली. काय असं म्हणजे शेवटी माणूस हव्यासापोटी काय करतो नाही का. हॅलो, हॅलो, हॅलो हॅलो,